काय गं, शाळेत गेली होती का गं आज?
हा गेली होती का शाळेमध्ये
काय सांगितलं ग आज त्यांनी प्रयोगच्या वहया दिल्या का ग
हो दिले ना तू नव्हती आली ना
माझी आई शेतात घेऊन जाते की मला
हो का, नाही ग आज प्रयोगवही चेक
केली का किती प्रयोग लिहिले ग तू दोन लिहिले का ते कमप्लीट केले.
त्यांनी व कम्प्लीट केली बाई मी
मला फोटो पाठवते का तुझ्याकडे व्हॉट्सअप असेल तर पण नक्की दे बर का त्या दिवशी मी त्या पोरीला सांगितलं मी शनिवारी शाळेतच गेली नव्हती. तिला बोलली की देस रविवारी माझं सगळं लिहून होईल ते दे करत-करत तिन मला काय दिलंच नाही बाई माझा अपूर्ण राहिल म आज माझी आ बोलली होती जाई शाळेत माझी वही कंप्लीट नव्हती मग तिला बोलली की चल मी शेतात येते. ती म्हणे चल तेवढे पैसे तरी येते म्हणे तीनशे रुपये आज मग काही शाळेत न जाता शाळेला सुट्टी मारून मी आज
नाही बाई, आम्ही मग... गणिताचे सरांनी पण दिले होते गणितं शिकवलं त्यांनी, पाचवा धडा शिकवला.
ते पाच निबंध लिहिले का तू, माझी शाळा अन ते काय-काय होतं
मग आज लिहुन टाकले बाई
चेक कधी करणार ए ते, उद्या... परवा अच्छा म्हणजे मी आज लिहून गेले. एखाद्या वेळेस दिवस रात्री, हे लिहून मग येईल मी एका दिवस उद्या शाळेत माझ्या जागेवर कोणी बसले होतं?
नाही गं, कोण नाही बसलं... ती पोरगी बसत होती. पण मी नाही म्हंटले तिला, बसू नको ती पोरगी नई तर मारण म्हटलं, तिची जागा आहे बाई... म्हटलं नको
अगं खिडकीत जागा जर दिली ना यांना, या उठ तच नाही आणि म्हणतात त्या दिवशी तू नव्हती तर ती जागा माझी झाली, ती जागा माझी झाली त्याच्यामुळे मी
नाही बसूच नाही दिलं. म्हणलं नाही ग, तिकडं बसा जागा आहे म्हटलं... मी बसूच नाही दिलं.
बरं... चांगलं झालं, बसू नाय दिलं. सगळे पिरियड झाले का गं आपले?
हा, मग खेळायचं सोडलं होतं
मी नसल्यावरच खेळायला का बरं सोडता, मला हेच कळत जेव्हा मला अभ्यास नसतो करायचा तेव्हा खेळायला पाठवतच नाही.
नाई ना, खेळायला आम्ही गेलो होतो ना बाई, खो खो खेळला हम्म
आपल्या ग्राउंड वर चिखल नव्ह
नई तिकडं कोरडं आहे ना जरा, पलीकडं नई काय एवढं
हा तिकड त्या शेडच्या इथं खेळल्या अस
हा शेड टाकलेलं ए ना तिथं खेळतो आम्ही.
चांगलं ए बाई
काय गं सर तुला विचारत होते बाई, का बरं नाई आली म्हणून.
सांगून द्यावं लागेल उद्या बर नव्हतं मला. मी तर माझ्या मम्मीला फोन केला ना की वह्या कंप्लीट नव्हत्या तो मेसेज आलेला आहे तो डिलीट मारून फेकला मी आत्ता ग्रुप हा हा माझ्या आईनी काय पाहिला नाही अजून डिलीट मारला मी तो फोन नको यायला म्हणजे झालं, एवढीच भीतीए मला
हा का?
नाही तर म्हणल, पोरगी नव्हती शाळेत,
हा ती पोरगी... पण एक तुझ्या विचारत होती तुझी ती दुसरी एक मैत्री नाई का गं
अगं जेव्हा मी असती ना, तर ती मयाशी बोलत नई. आणि मी... अ... नसली का, मग ती माझ्याबद्दल विचारते मग तिला कि काय करत असेल आणि काय नाही, कुठं गेली कुठं कारण मी मध्ये मध्ये फिरायला जायची ना माझ्या आईसोबत म्हणजे ते आमच्या साईडचे लोकं मला घेऊन जायची तर मी, दोन तीन वेळेस फोटो टाकले तर मग तिचं म्हणणं की तुझी आई एवढं फिरवती माझी आई तर मला कुठंच घेऊन जात नाई असं तसं, माझी आई तर मला बोलती की अभ्यास करायचा, या अभ्यासाचं वय ए... कुठं हिंडायचं नाही काई नाही. जे काय ते नवऱ्याच्या घरी कर, हे कर.. ते कर कुठं जाऊ देत नाही न काही नाही म्हणलं अजून शिक्षण बाकी आणि काय लग्न लग्न करती.
अगबाई पण अभ्यास तर करावं लाग
हो ना मग फिर फिरावं तर लाग थोडस फिरलंने का होणारेय.
पण तिला वाटत असल फिरती.
तिच म्हणण तू एकटीच फिरती आम घरचे आम्हाला त नाई घेऊन जात तुझी आई कशी नेती तुला सगळीकड. त्याच्यामुळ ते हे होती माझ्यामूळ तिला जेव्हा मी घरी असली का तिला असं वाटं आज मी कुठ तरी दुसरीकडे फिरायलाच गेली का काय म्हणून ती विचारते कोणाला माहिती ती का आज कोणत्या गावाला गेली काय गेली.
तू रेनकोट घेतला का ग.
नाही ना मम्मीला सांगितलं मी रेनकोट च मम्मी म्हणे थांमबाई म्हणेच. जरा घेऊन देईल अजून कुठ तेवढा पाऊस चालला तू वाहून ति म्हणे
घेतला बाई मस्त रेनकोट घेतला मी पिंक अस गुलाबी कलर चा घेतला नऊशे रुपयचा
नाही बाई माझी आई एवढा महाग नाही देणार काळाच घेऊन देणारेय
होय तो रेनकोट
ती बोलती की ते ट्रान्सपरंटवाले फाटून जातात मला तर माझ्या आईने आता मी इकडे गेली होती त्र्यंबकेश्वरला तिथे काहीतरी ना हे असत. काहीतरी काय बोलता ते आत आठवत नाही मला ते असं पोत्यासारखं असतं अनं ते फक्त डोक्यात आटकवायचं असतं. हा ते दहा दहा रुपयाला काय तरी भेटत होत तेव्हा मला बरं नसायचं तेव्हा मग घेऊन दिलं आता बाई दहा रुपयालाच घेऊन दिलं होत
हा वीस रुपय ला एक राहते कों तिथ त्या तीस ला राहती तीस तीस रुपयला आम्ही गेलो होतो ना
तर दिली होती माझ्या आईने घेऊन मी अजून सांभाळली होती आत्ता आत्ता फेकून दिली मी
हा का पण बरं असत ना मग पावसाची राहू द्यायची
हा पण ट्र वरतून सगळ झाक लेलन खालून पॅन्ट माझी नुसती बदा बदा जीन्स भरलेली
हा मग तात्पुरत तर डोकं ओल नाही झालं.
हा तर अशी थंडी भरली असं. त थंडी भरली की बाप रे बाप घरी येईपर्यंत
बाई
लय मजा केली पण आ आता चला चला म्हणतो त कोणी येत नाहीये
शाळेची जाणार आहे ना गं ट्रिप हो म्हंटले ना
हा ना बघू न आता काय म्हणता काही नाही शाळेत नाही पाठवणार बाई ली पोरं राहता माझी आई नाय पाठवायची
अगं काही नाही होत पोर पोर बरोबर राहत्या आप आपण पोरी पोरी राहू
हा पण माझ्या आईला म्हणते की नाही नाही
पैसे भरून राहिले बाई ती किती हजार रुपये
हा पण जेवण पण त्याच्यातच आहे की आपल हंम जर राहन राहायचं
नाही नाही सकाळी जायचं आणि संध्याकाळी वापस यायचं पाटणा देवीला जावायचं पाटणा देवीला
तर आई हा बोलली तर येईल नाही तर मग काय खर नाही माझं
ट्रिप आहे म्हटलं मग आम्ही पण जाऊ म्हटलं. नाही तर मग तू परत एकदा दुसरी निघ. निघणारे एक अजून तिकड लेण्या बिन्या पायला जायचंय तिकडं कोणचं गाव
नाही बाई मला ते इतिहास नाही आवडत जास्त मला असं हे कुठ कुठ फिरायलाच आवडतं.
मला आवडतंय बाई लेण्या बघायला मस्त आहे.
मला एवढी काय आवड नाही लेण्यांची
धबधबे राहता तिथं. तिकड आमच्या तिकडं मामाच्या गावाला आहे ना धबधबे
हा का?
मग तिथं मस्त आहे लेण्या पण आहे.
काय माहिती बाई बघावं लागेल मी काय पाहिला बिला आणि अजून एकदा गेली होती मी तेव्हा लहान होती तेव्हा ती एक पिंड पाहिली होती त्याच्यात तडा गेलेला आहे त बस तेवढंच आठवतं मला पण मग ते तडत पण मला आता आठवत नाही. लोक म्हणतात त्याला तडा गेलाय तडा गेला काय माहिती लय लहान होते मी आता आणि आठत मला पाचवी सहावी असेल. त्यावेळेस मी आणि ते काहीतरी तिकडच. च्या गावाला काहीतरी लोकांची जत्रा भरायची तेव्हा पण गेली होती काही तरी बांगडया घेऊन दिल्यात मला
अगं ते मुसलमानाची भरत ते
हा का.
हो. उरूस उरूस म्हणतात त्याला उरूस उरूस असतो तो उरूस ह. ह काय ग बाई.
काय रे पोरा हा.
ह.
हा. हे पोरग हे पोरग आलं ग हे बड्डे झालेलं पोरगा आलं ग आवाज द्यायला.
ह.
पार्टी देऊन ये परत आज हा हा चांगलंय ग ह काय? तुला देईल बर का मी बोलायला यायला का तू बाई आहे.
हम्.
काय म्हणता अजून या पोराशी बोला याचा बड्डे झाला होता या पोराशी पण बरं बरं ठीक आहे चाला त्याच्याशी नंतर बोला त्याला स्वतःहून फोन करा.
नंतर करण मी त्याला फोन
त्याची मैत्रिण गेली की गावाला तो रडायला लागला होता.
हो का. कुठे गेली?
गेली वाटते इकडचं घर सोडलं दुसरीकडे गेली वाटत ती
हा का त्याला घेऊन ये ना त्याची बायकोला
तो त्या घरात राहील का त्या बायकोला घेऊन
मग इथं कुठे आपण रूम घेऊ न म्हणा
नाही ऐकत नाही ते पोरग लग्न कर लग्न कर सांगते त ऐकत नाही ती सगळं सोप्प आहे का म्हणतो सोपा आहे का म्हणतो तू कर म्हणतो आणि तुझ झाला का मी करायला असं म्हणतो त्याला म्हण मला शिकू दे पहिले म मी करते तुझी कडे तयार आहे माझा अजून यायचं आहे माझा आला क मी करते ऐकत सगळे सगळे गाव म्हणतात आला बो करून आण करून आण आम्ही मदत करू हे ते करू ऐकतच नाही तो शंभर वेळेस सांगित त्याला ये ये ये ऐकत नाही तो ह बाकी काय म्हण म्हणता
आता झोपायचे आता
आता काय जास्त वेळ काही झाला नाही साडे दहा झाली करा कि मग तांबे चालेल ठेवते ठेवते हा ठेवते हलकट कोण हाय ती हलकट कोण ती कट झाला नाही झाला ना हॅलो हॅलो हो मावशी आवाज येतोय ओ तुमचा हॅलो आवाज येतोय तुमचा आवाज येतोय ना
येवंग
तुमचा आवाज येतोय की मला